हॅलो.
हॅलो हा.
फोन आता कनेक्ट झाला का तुमचा
देवपूजा झाली का?
सुरू आहेत वेळ झाला ना. लहान मुलगा आहे त्याला शाळेला पटवावं लागतं ना. त्याच आवरून त्याला शाळेला पाठवलं की मग परत आपलं घरचं आवरायचं.
फलं वगैरे देव पूजेला मिळतं.
हॅलो.
फुलं फुलं देवपूजेला मिळतात.
हो आमच्या दारामध्ये झाड आहेत ना लावलेली देवपूजेसाठी आमही झाडव. जुईच आहे कलांडा आहे.
म्हणजे पिवळ पिवळ्या कल
लाल कलरचे आहेत लाल कलरचे लाल शेवंती आहे. हो जास्वंद आहे लाल कलरचा ह.
हा.
त्यानंतर गुलाब आहे आमच्याडाळ गुलाब गुलाब पण आहे आमच्यात लाल कलरचा गुलाब आहे बटन गुलाब आहे. देशी गुलाब आहे गुलाबी कलरचा
हा हा.
वेगवेगळ्या कलरची फुलं आहेत आमच्या दरवाज्यामध्ये त्यामुळे आम्हाला काही जास्त असं बाहेरची विकत आणावी लागत नाहीत ना.
मग ते असं आज गुरुवार असल्यामुळे टोळाखल. वेळी शेवणची वापररी चालते.
हो मग तसं गुरुवारसाठी वगैरे पिवळा कलर वापरायचा असेल तर आणतो ना आम्ही बाहेरन
आता शुक्रवार उद्या गुलाब कलरचा गुलाबी कलरचा गुलाब आप वरला तरी चालत.
हो हो असं सोमवारी पांढरी फुलं उंग वर लाल फल
हा तेनीवार नाही. गोकर्णाची अशाच गोष्टी आता नवीन निघल्या ह् नवीन म्हणजे ती पहिल्यापासूनच आहेत पण त्याचं महत्व आता कळायला लागलेय ना लोकांना.
हा आणि ते औषध आहे ना गोकरण पांढरा गो करणं निळा गोकरणं वेगवेगळे रंग आहेत. त्याच्यामध्ये पण आणि त्याच महत्त्व ते केलं आणि ते औषधी पण आहे ना.
औषधी
हो त्यासाठी त्याच्यात देओप पूजेला पण उपयोगी होत आणि आपल्याला औषधासाठी केसांच्या तेलासाठी पण त्याचा वापर करतात ना.
कशाचा
केसाला लावण्यासाठी केस वाढण्यासाठी आपले केस का
गोकर्ल पण वापरतात आणि जसवंतीची पानं जास्वंतीची फुलं
जसवंदीचा म्हणजे अक्षरस सगळंच उपयोग आलाय केसांच्या तर करवण्यासाठी. अगदी पान, खोड, फूल
हो फोल
चंपत
त्यास सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला मिळत आहेत.
चरी ये
हो गुलखंद पण बनवतात ना गुलाबाचा
हा म्हणजे प्रत्येक सगळ्यासाठी उपयोगी आहे. अगदी केसम पाासून हा.
आपल्या शरीरातल्या प्रत्येक घटकांना त्याच्यासाठी त्याचा उपयोग होतो.
हा म्हणजे आता गुलाब पाणी वगैरे बनवण्यासाठी गुलाबाचा . साठी जास्वंदीचा वापर
हा अशी वेगवेगळी फुलं वापरली जात.
परत कोरपड आहे.
हो कोरफडीचा तर भरपूर भरपूर फायदा आहे.
हां.
कोरफोड दम्याला देखील खाल्ली जाते कडनिंब हो.
कडीपत्ता
पत्याचा पण भरपूर फायदा आपल्या शरीरासाठी म्हणा
होय.
किंवा आपल्या आरोग्यासाठी अशे निसर्गामध्ये मिळणारे अनेक प अशे घटक आहेत. ते त्याचा आपल्या शरीराला खूप उपयोग होतो.
प्रत्येक झाडं प्रत्येक फळ फुलं सगळ्या गोष्टींचा उपयोग आहे.
उपयोग आहे पण त्याची माहिती कसं हो.
तर आधी पुढच्या काळची लोकं कशी
आपल्याला इंटरनेटद्वारे त्याची माहिती मिळू शकते त्याच्यामुळे तर आपल्याला समजाय लागणार कोणती वनपती औषधी आहे कोणती वती ती कशासाठी फायदेशीर आहे
हा.
ते आपल्याला इंटरनेटमुळे ए आय द्वारे समजाय लागलं. अशा भरपूर गोष्टी आहेत समजण्यासारख्या.
हां. आणखी काय मग फिरायला वगैरे गेले का काय नसतं?
फिरायला सध्या तर काही नाही गेलेल आता पावसाचं वातावरण आहे ना.
पावसाळ्यात नाही जाऊ शकत ना. आता बघताय तुम्ही रस्त्यावरती कसे.
ड वगैरे कस येत पास.
तेच ना पावसामुळ सगळं घातकय.
घाटामधलं वाहतू पण बघर.
आणि काही ठिकाण आता पावसामुळे बंद पण असतात ना.
म हम्.
असता म्हणजे जास्त करून .
महाबळेश्वर वगैरे बंद आहे ना आता सध्या फिरण्यासाठी.
काय बोल्ली.
हॅलो.
हॅलो.
हॅलो.
हॅलो.
हा बोला.
रेंज आहे.
हो आमच्याकडे रेंज आहे तुमचा आवाज अडकतोय.
रेंज जाते मनजे.
हो ना, पावसामुळे रेनचा पण देखील प्रॉब्लेम होतो बरं का.
महाबळेश्वर माब.
परवा एक, घटना घडली होती ना. महाबळेश्वर मध्ये.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
पाण्याच्या ओघात मुलं कशी येऊन जातात खेळायला. आजकालची युवा पिढी बघताय तुम्ही, कशी. भान नाही ना त्यांना कोणत्या गोष्टीचं त्यामुळ.
ते बहतेकच्या भागात दरडी कोसळल्या ना रस्ता बंद झाला. हा ना बाई.
हो हो.
े मस् ना लोक. . काय मनले.
हा.
जा.
हॅलो.
हॅलो.
हा.
हा तिथ नाही केलं.
आवाज येत नाही.
मारवील जातलं.
हा रेनचा प्रॉब्लेम आहे. हॅलो.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
हा बोला.
आवाज नाही चागत.
हा अडकतोय आवाज
आता
हा आता येतोय बोला.
ह
हो आज जरा ऊन पडलेला आहे.
हा.
रोज कसं पावसाचं वातावरण असतं ना.
हा.
बाहेर देखील पडता येत नाही एवढं पाऊस होतात.
आज जरा म्हणजे जरा. ऊन आजपासून जरा कमी आहे असं सांगता येत बघूया आता. संध्याकाळ
हो कसं होतं काय. संध्याकाळी काल पण अस दिवसभर ऊन पडलं आणि संध्याकाळ अचानकच पाऊस सुरू झाला.
होय पण दिवसभर विश्रांती घेतली होती ना.
कामावरून येणाऱ्या माणसांना कसं होत दिवस असं भर पाऊस नाही म्हटल्यावर काय घेऊन जात ना रेनकोट वगैरे छत्री वगैरे.
हा आणि याच्या वेळेला मग पडतंय.
हा ज्यावेेळेला पाऊस. या्यायला सुरुवात होते ज्या वेळे काम सुटते त्या ववेळेला पावसा यायला सुरवात.
हा पण काल काही झालं माहिती आहे का काल पाऊस बंद झाला माहिती आहे तुला.
हा.
मग ते पाऊस बंद झाला मग भारी येणार आहे ना सम
हा हो.
देहू आळंदीतन पालखी निघते.
हो.
हो ते इंद्रायनी नदीला पुर आलाय आता.
हो आलेला आहे की पोर. अशा भरपूर नद्या आहेत पूर याय लागलाय हो.
मग ते नदी पार करून कशी जाणार तेनी.
हो तो एक प्रश्नच आहे आता.
मग पु पुण्यामध्ये तेनी. म्हणजे एका ठिकाणी सगळे जमले आता आपण जायच जायचं. वारीची व्याय आणि.
हो.
आणि एका तासात हे नदी पाक टळायला लाग मग त्या मग त्या एका तासात भरपूर . आणि रात पहाटे काल पाच वाजल्यापासून आणि पावसाला सुरुवात झाली कारण तो वारकर्यांनी पूल पार करण्यासाठी ते
थांबला होता बरोबर आहे.